हॅलो.
आवाज येतोय.
हो येतोय येतोय बोला.
हम् बोला.
काय म्हणत काय चाललय.
हा जेवण चालू आहे आता अईन त्यांचं मग मी बसेल जेवायला हम् बोला काय म्हणता.
होडल एफ वगैरे
हा ते सकाळी नाश्ता वगैरे नव्हता झाला आता लेट. झालं कारण काम वगैरे करत होतो आईच ते अ तिचे क्लासेस चालतात मग तिचे क्लास वगैरे चालू होते. मग त्यामुळे तिला उशीर झाला मग मी स्वयंपाक करून घेतलं तेवढ्यात मग स्वयंपाक झाला मग म्हटलं तू जेवण करून घे आणि बाजार पण होता ना आज आमच्या इथे ते बाजार भरतो आठवडा बाजार तर बाजारात गेले होते मन उशीर झाला.
तस हे आपल्या जेवणाच कधी टायमिंगच नसतं आपण आपल्या हेल्थ कड लक्षच देत नाही की आधी घरातल्या सगळ्यांना खाऊ घालायचं आणि मग भाजी उरली असेल तर खायची नाही तर मग घे चटणी घे दही घे काहीतरी घे आणि त्याच्या बरोबरच कर सगळं आणि अ बा सगळ्या सर्व बायकांच असं असतं की पूर्ण सगळं काम आवरू आणि मग निवांत जेऊ आणि तोपर्यंत पोट उपाशी ठेवायचं आणि जेवून झोपायचं मग त्यांना पचतच नाही झोपलं की संपलं अन्नाचे पचनक्रिया थांबली पण असं नाही होत की आधी खाऊन घेऊ एनर्जी येईल काम करताना तेवढं पचेल अन्न आणि मग आराम करूया
इथे कसं आहे माहितीय का कामं करून घ्यायची आधी काम वगैरे झाली का दुसऱ्यांना पण जीव घालून द्यायच ते भांडे आलेले ते भांडे घासायचे जेवण करा च आणि जेवण केल्यानंतर आपली जी ताटली असते ती अशीच पडू द्यायची आणि झोप
झोपून जायचं म्हणजे त्या जेवणाचं काही हेच होत नाही आणि आपण म्हणतो की माझी कुणी पर्वा करत नाही घरातले कोणी माझे काय आपण स्वतःच करत नाही तर ते लोक काय करणार?
हो ना.
मुलं पण मग इतके गृहित धरायला लागतात की मग भाजी कमी आहे ना ठीक आहे आई घेईन च. वगैरे काहीतरी तिला आहे सवय म्हणजे ते त्यांच्या पण तस आणि
त्यांच्या मनात ते ठासून जात ना की हा आपल्या आपलं होतय ना पूर्ण आई करते ना. आपला मग ती काय त काही खाऊन गेलं.
हा ती करेल नंतर मग मला दे पहिलं पण अशा खूप कमी बायक आढळतात की चला पहिलं आपण खाऊन घेऊ वेच्या वेळेला किंवा व्यायाम करू आता जर तर मी म्हंटलं ना माझ्या मैत्रिणींना की रोज एक तास योगा गरजेच आहे नाही ग वेळच नसतो असच नसत मग मी म्हंटलं तुम्ही असं कधी म्हणता का मी दोन दिवस जेवलीच नाही कार मला अ जेवायला वेळच नव्हता हा तर म्हण अस कस ते जेवण गरजेचं आहे मग म्हटली योगा पण गरजेचं आहे नाही तर तीस तिशी पस्तीसशीतच मग पाटण दुखतेय कंबर दुखतेय गुडगे दुखतायत एक
तिशी पस्तीस वेगळीच अजून आमही तर पंचवीस चेच तरी पण आमचे पाय दुखतात कमर दुखते
हो कारण की काय पोषक आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आपण जे उरलं सुरलं खातो मग त्याच्यात राहत आणि काही तर तुमच्यासारखे असतील जास्त असे तर त्यांना चायनीज हवंय पाणीपुरी हवे त्याच्यात तरी काय भेटतं
हो बर बरोबर
मी तेच म्हणते की ते चायनीजच मी एकदा बघितलं तेही असं पूर्ण म्हणजे मी दुपारी गेले चायनीजची दुकानं नॉर्मली संध्याकाळची चालू होतात त्याात ना तर दुपारी मी काहीतरी कामाला गेली तेनी असं भात केलेला आणि पूर्ण असं एकाच टेबल वर पसरून ठेवलेलं ते म्हणजे ते मोकळा झाला त्याच्यावर सगळ्या माशा बिश्या बसत होत्या म्हटले शी बाबा हे काय आहे सगळं आणि म्हटलं हे असच ते पाणीपुरीच पण तेस पिझ्झा म मॅगी हे ते आता मी छोट्या मुलांना शिकवते तर मी त्यांना आधीच सांगून ठेव की मॅगी खायची नाही मग त्यांना मी घाबरवते की काय होत म्हंटलं पोटात किडे होतात मग मॅडम ते किडे पोट फाडून बाहेर येतात का म्हटलं हो मग एका एका मुलीनं काय केलं तिची मम्मी प्रेग्नेंट होती आणि तिनं आपलं मॅगी आणून ठेवली डब्यात मम्मी झोप हिने डब्बा उघडला सगळे मॅगीचे पॅकेट काढले नेऊन डस्टबिन मध्ये टाकले आणि ती उठली आणि म्हणा आता भुक लागली तर मॅगी पण डबी श होधती मग अभन्य मॅगी मी टाकलोडस्बिनमध्येध्ये का आमच्या मॅडमनी सांगितलंय मॅगी खायची नाही पोटात किडे होतात आणि तू सारखी मॅगी खाते ना मग तुझं पोट बघ एवढं फुगलंय फुटबॉल सारखं गोलगोल झाले प
हो माझी आय माझ्या आई पण तशीच बोलते माझी आई काय करते तुला खायचं आहे ना तू घरी बनव ह्या ज्या मॅगीच्या किंवा नूडल्स वगैरे हे जे शेवा आहे ना तिने आईकडन पणऊन आणय तर मग थ ना डायरेक्टली ते घरी बनवते की हे मैद्याच नाहीे हे गवा्हाने बनलेलं आहे मग हे चांगलं आहे तुमच्यासाठी तर मग तुम्ही हे खा मग त्यानंतर राहिला पाणीपुरी असेल तुला जे खायचय पिझ्झा पिझ्झ पण ती पोळीचा पिझा बनवून देते किंवाशा म्हणजे गोष्टी ती करून देते किं म्हणजे काय रिप्लेसमेंट पाहिजे ना त्या गोष्टीला पण टेस्ट काही चेंज होत नाही त्याची तशी जास्ते
कारण की आपण बाहेरून खातो ना ते किती स्वच्छ आहे त्याच्यात काय वापरले. पण काहीच बघत नाही. ते तात्पुरती चव लागते पण शरीराला पण काय भेटत नाही आणि कितीतरी आजार येतात त्याच्यातून
हो आणि ते कस ते लोक ना एवढी स्वच्छता पण त्यांच्याकडे नसते पण जर आपल्यासारख्या लोकांनी असं म्हणजे ठेला वगैरे ओपन केला. किंवा तिथे आप आपण खाद्य खाद्य हो खाद्यपदार्थ वगैरे केला ना तर जर लोकांना टेस्ट वाटली. तर ते खात. मम्मी कसे माझी मम्मीला काय बोलली मी म्हटले यार मम्मी हे घामाचे हात वापरत. ते घाण हात वापरतात त्याची टेस्ट जात असेल म्हटलं याच्यात म्हणून ते लोक एवढ्या आवडीने खातात.
मग आम्ही जसच म्हणतो पाव बिव चांगले लागतात ना बरोबर आहे की ते भहय्या लोक पीठ मळतात ते नाचत. त्यांच्या पायाचा मळ हाताचा घाम गेलाय म्हणून ते कि मग माझी मुलगी म्हणते ग. हो बस घाण वाटते मग खाताना काही बोलत राहते नुसती
हो तस आता माझ्या भावाने पण काय केलं तो चिकन वगैरे खाततात. चिकन वगैरे खात होता आणि मी व्हेजिटेरियन आहे आणि माझे मम्मी पप्पा दोघं पण व्हेजिटेरियन आहे तर एकरीला आलेला. तर मागे ते चिकन मध्ये काहीतरीे आजार आजार होता तो आय थिंक हो चिकन नाही चिकन गुणिया नाही. अ चिकन चा वेगळाच म्हणजे अ कोंबडी पासून कोंबडी पाासून ते वेगळेच आजार तो होत होताात जे लोक चिकन खात होते ना. त्यांना तर मग त्यानी ना काय केलं तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर ते ज्या कोंबड्या असतात त्यांच सगळं वेस्ट खाली पडतं खाली पडल्यानंतर ती सगळी घाण होते. घाण झाल्यानंतर त्याचा वास येतो मग वासने त्यांनाच त्याच कोंबड्यांना आजार होतो. त्यांनाच होत. तो आजार मग आजार झाल्यानंतर मग ते तसच त्यांना जिवंत कापतात आणि ते खातात. मग त्यानंतर त्या त्याच्यामुळे लोकां म्हणजे काही काही लोकांचे मृत्यू पण झाले तो व्हिडिओ त्याने बघितला ना त्या दिवसापासून त्याने नॉन व्हेजच सोडून दिला. नॉन व्हेजत नाही सोळून दिलं त्याला माझी मावशी आजच कॉल केला मावशीने म्हणे काय? तू येणार होता तुला चिकन भी, खायचं होतं तू सांगत होता चिकन बनवून द्यायची मावशी म्हणे आता आताने खायच म्हणे मला म्हणे मी मी सोडून दिलं म्हणे चिकन म्हणे. नॉन व्हेजच सोडून दिलं म्हणे मी आता
पण बरं तेवढं बघून त्याने सोडलं नाही तर काही मुलं म्हणतात काय नाही ते खोटं असतं काही पण दाखता. प्रत्येक रील मध्ये असे पण बोलतात काय काय?
त्याला अंड्यांची असेल. तू असं, मी तर खात नाही आणि मला पण आवडत नाही की त्याने खायला पाहिजे कारण की ते एक प्रकारे जीवच असतं. होय काय काय लोक म्हणतात की अंड्यांमध्ये जीव नसतो पण त्याच्यात पण जीव असतो.
नाही असतो त्याशिवाय त्याच्यातून पिल्लू येतं का?
हो पिल्लू येत नाही मग मी त्याला दाखवल तो पण व्हिडिओ दाखवला म्हटलं बघ. मग तो म्हणे हे पण नाही खाणार म्हणे मी आता मग म्हणे मला प्रोटीन कुठून भेटेल. म्हटलं प्रोटीन साठी दूध पी त्यानंतर मखाने खा तूप खा मग तूप तसं खात नाही तूप तर खाणार तो म्हणतो पुरणपोळी बनव. अ आजू म्हसते ना. काय ना काही पाहिजेलच
हो नाही पण आणि ते आता खातात बाहेरचं ते पण ठीक आहे पण ते पण वेळेवर खात नाही आधी मित्र मित्र गप्पा मारत बसणार मग ते मध्यरात्री कधीतरी खाणार अकरा बाराच्या नंतर त्यामु पण सगळी त्यांच्या शरीराची सिस्टीमच बदलत चालली आणि पहिल्यासारखं मैदानी खेळ वगैरे नाहीच आहेत ना मोबाईल आल्यापासून त्यामुळे ते खाणं पिणं पण बिघडलंय आणि कधीच वेळेवर खाणार नाहीत म्हणजे इथ तरी जी एकदम मोठी मुलं त्यांची अशी स्वतःची अशी मित्रांची गँग तयार झाली की ते वेळेवर कधीच खाणार नाहीत बाहेरच
रोज सायंकाळी बाहेर जातात ते रोज सायंकाळी बाहेर गेल्यावर हे ना तर मग तिथ चहाची, टपरी, असते, तिथे बसतात चहा वगैरे पिलं का मग चल रे काय ख खायला जाऊ म दिल्ली चाट वगैरे असं काय का हीनवीन नवीन आलेलय वडापाव वगैरे हो मग ते खातात तस््खल्ल्यानंतर घरी येतो घरी आल्यानंतर सांगतो की मला तोंडाला पुळ्या झाल्या बघ नको मला जेवायला मग त्याला सांगितलं म्हटलं फक्त तू एकच आठवडा बाहेरच बंद कर जास्त दिवस नको करू फक्त फक्त एक आठवडा बघ बंद कर आणि तुझा चेहरा बघ तुला काय फरक वाटत मग त्यानंतर त्याला फरक दिसायला लागला सगळे पिंपल्स कमी व्हायला लागले म्हटल मी मुलगी असून मला पिंपल्स नाही म्हटला अजून चेहऱ्याला कारण की मी बाहेरच खात नाही मी खायचं असेल घरी बनवते तुला पण मी भरवून देते ना म्हटलं तू बाहेरच नको खात जाऊ मित्रांमध्ये काय त्यांच्याकडे पैसे असतात ते श्रीमंतांची पोर तुला पण माजवतात तू पण माजतोय म्हटलंत्यांच्यामध्ये
आणि ते तेल पण डबल टिबल पुन्हा पुन्हा गरम करून घेत वड्यांचं भजीच किंवा आता ते ह चायनीज पकोडे वगैरे काय काय काय काय नवीन नवीन येतं त्याच्यामध्ये पण आणि त्या पिझ्झाचे तर एवढे प्रकार आहेत की अर्धी नाव, मला बोलत येत नाही एवढे प्रकार आहेत त्याच्यामध्ये
खरं सांगू क मी अजूनपर्यंत पिझ्झा खाल्लाच नाही नाही खाल्ला मी खाईल ना माही, मम्मी बनवेल ना घरी तर पोळीचा बनवेल म्हणजे प्रॉपर तसा पिझ्झा खाल्लास नाही अजून पर्यंत पंचवीस वर्ष किती दिवस झाले मी पिझ्झा नाही खाल्ला बर्गर सुद्धा नाही खाल्ला नूडल्स तसं तर ते बाहेरचे ते पण नाही खाल्लेत हु, हु म्हणजे आपण अजून बी चायनीज म्हटलं म्हणजे मला फक्त एकच गोष्ट माहिती मंचुरियन बस
अच्छा आणि ते पण काय स्वच्छ नाहीच ना म्हणजे समजा आजच त्यांचं उरलं तर ते तसं फ्रीज म टाकणार आणि ते दुसऱ्या दिवशी त्याला तडका लावून पुन्हा देणार करम करून फेकत नाहीचेत पण मी तर खानावळीमध्ये पण बघितलंय की उरलेला भात ती बाई फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग कोणी ऑर्डर आली की त्यालाच कुकरमध्ये पाणी घालून ठेवायचं गरम करायचं त्याच्यातून वाफा निघता य आणि तेच त्या कस्टमरला खायला द्यायच
हो आता तुकाराम मुंडेंने खूपच स्ट्रीक केलंय आमच्या इथे ना आमच्या साईडला ह तर इथे म्हणजे प्रत्येक हॉ हॉटेलमध्येध्ये जाऊन चेकिंग होते की अे काही बाशे वस्तू आहेत का तेे टेस्टिंग वगैरे करतात ना ना लगेच समजून जात कुठली वस्तू भाष कुठली नाही टेस्टिंग केली त्यानंत तर त्यांनी वीस वीस एक किलो म्हणजे असा माल होता तो उरलेला जो आदल्या दिवसाात हो सगळे हॉटेल्स वगैरे मिळून ते सगळं त्यांनी फेकलं म्हणजे अशा अशा गोष्टी ते आपल्याला खाऊ घालतायत म्हणजे म्हणजे हे तर बीमार होण्याचच कारण आहे आजारीच पडेल माहन त्याच्याने
चालेल आपल्याला वेळ संपलाय आता दहा मिनटं होऊन गेली
हो हो चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं मला थँक यू